हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला की काय चाललंय?
हम्म चालय बघा आवरायचं. तुमचं?
अजून काय नाही बाबा पाऊस जरा झिरमट झालाय.
हां
तिकडे पाऊस?
आमच्याकडं तीन दिवस पान पावसान नुस्ता धुरळाच काढलाय
होय असं जास्त पडलाय का थोडा थोडा? हां हां
सकाळी सकाळपासून ते काल काल परवा दिवशी जरा जरा पडत होता झिरमाट होता दिवसभर पडत होता पण झिरमट होता काल अक्षरशः त्यांना बाहेर सुद्धा जाऊन दिलेलं नाही.
हम्म हम्म म्हणजे जास्त पडलाय हा हां खर हा मान्सून पण नाही म्हणतात हो वादळी पाऊस म्हणतात ह्याला मान्सून पण म्हणत नाहीत त्याला वादळी पाऊस म्हणतात.
वादळी पाऊस नव्ह मानसून वादळी झाला की मिरग निघलाय मिरग संपूण ता दुसरा अ हे चालू झालय नक्षत्र नक्षत्र बदललेय परवा दिवशी हम्म मान्सूनच चालूय या कारण नक्षत्र बदललं आता परवा दिव की म्हणून ह्यो पाऊस लागलाय मिरग पहिला मिरग निघलेला तवा पाऊसच लागला नाय मिरगात काय
हा लागला नाय सहा तारखेला मीरग निघला होता.
हा सहा तारखेला निघला होता. तो परवा दिवशी सोमवारी कायतरी हे झाला सपला आणि हा दुसरा लागलाय.
हा हां
आणि ह्याला पण अ गाडव अ बय गाडव हे हाय म्हणतात वाहन हाय म्हण तर ह्याला बी लय लागणार नाय म्हणत होतीत. पण तरी सुद्धा लागलाय पाऊस एक दोन दिवस झाल तर हाय आज जरा झरमट हाय खरं काल लईच पाऊस झाला.
हूं हूं आमच्या इथे पाऊस नाय वारं सुटलय आता मगाशी एकदम जोरात आला. एक पाच मिनटं आणि आता थांबलाय.
आमच्या इथं तर काल दुपारी अक्षरशः असला रात्री तर असला पाऊस झालाय कणी गारा पडत होत्या
हा मोठा झालाय की म
वारा आणि वा हे पण त्यातच पाऊस म्हणजे अस सगळ्या असं दारात ना आत असं घरात येऊत होता. आणि वर आम्ही झपतोय तिथं अस खिडकी मोठ्ठी ठेवलिया नाय वाऱ्यासाठी ती खिडकी मी उ वर शोधी त्यातनं सगळ आत बेड वर सगळं पाणी यायला लागल हम्म ते खिडकी लावली पॅक केली आणि झोपली.
ह हा जाळी बसवली नाय का त्याला
अ दारा हाईत ओ अशी
दारच हाईत व्हय म्हणजे ओपनच असतय त्या हा हा
हम्म आणि नाय पुढं पत्र हायत की ते वाऱ्यामुळ पाऊस आत यालाय कधी येत नाय पाऊस आत ते वाऱ्यामुळे यायला हम्म आणि इतका मोठा होता कणी काय सांगायला नव्हतं आता टेन् न्शन आलंय की लग्नाला जायचं की त्या पावसातना काही करायच.
हा अ असा कंटिन्यू पाऊस लागला की काय माणसाला काय कळू देत नाय काय करायचं घरातनं हा बाहेर पडून देत नाय हाय ही काम घरातली सुद्धा धुनं भांडी होत नाय टायमावर
होत नाय कारण पण पडू दे घ्या पडू द्या आमचा अडीज पाऊस नाय म्हणल्यावर एवढं इतकं टेन्शन आलत कनी लई टेन्शन आलत कारण भाताचं म्हणा नायतर ते नाचण्याच तरव टाक लय वाळाय निगालत
हा हा पेरणी केलता तुम्ही
नाही आम्ही केली नव्हती पण शेजऱ्यांनी तेन केलती अशी आणि आम
हा
पेरायचं होतच ना ते पाऊस पडल्याशिवाय पेरु कस आम्ही पण असं झालत.
पेराय लागणारच होत
लागणारच होत आणि मग हे ह्यो जर नक्षत्र संपला या नक्षत्रात पाऊस लागला नसता मग आमच रीक कामच गेल असत म आमचा काय सुद्धा उपयोग झाला नसता. पडीकच पडल असता आहो असं झालं होत.
पाऊस पाहिजेच
हम्म. लागला ते लै भारी झाला आम्हाला.
हा आम्ही पण मक्याची पेरणी केल्या रानात.
हम्म.
हम्म एक दोन पाणी तेवढं दि देऊन झालं होत. तवर आता हे असं मो ठा पाऊस झाला नाही अजून आमच्या इकडे. पेरल्यापासून. हा फक्त आता दोन दिवस झालं वातावरण झालंय पावसाचं. फक्त जरा येतोय अस भिजल्या रस्ता भिजल्यागत पण होत नाय. लगेच जातो.
हा मग आमच्याकडून नाही बदाबदा पडायला लागलाय का्या. परवा दिवशी पाासून. आणि खरं दुष्काळ पडायचं ते पाऊस बराच म्हणायचा. इतकं असं जीव असं वैतागल्यागतीन सगळ्यांचे चेहरा अस एवढी एवढी झालती गावात. सगळ्यांचीच. कारण कोणी कोणी काय केलत सांगा. मोटरीचं ज्याचं पाणीय का नाही. त्यांनी मोटरीच्या मनावर तरव घातलं होतं. आणि ते पाऊस पड ना म्हणून मोटरीच बंद केल्या माणसांच्या सगळ्या. म्हणजे वरच्या मोटरीच्या लाईटा. नदीची स्कीमबंद केली ना आठ दिवसा पाठी माग. माणसना लई टेन्शन आलं. आता करायचं काय ते? वाळ वाळणारच ना. एक तर पाऊच बी नाय. आणि मोटरी पण बंद केेल्या. पेरायच कसं आणि करायचं काय असं झालत.
हा हा.
मग मोटरी काय बंदचई सोडा. ते काय तर चालू केलेच नाही पावसाच्या कारणं.
हां हा आमचे इड तसं नाही. आमच्या इकडे स्कीमच पाणीच नाही. फक्त स्वतःच वैयक्तिक सगळ्यांच्या रानात असं विहिरीत. हा विहिरीयत. विहिरीना मग असं सामायिक असले तर प्रत्येकानं आपापला असं
नाही विहिरी जरी असल्या नाही विहिरी जरी असल्या तरी कनी, त्याला लाईटी वेगळ्या असते त्या.
हा हा नाही आमच्या इथं कसंय. हा. वर्ण काय नाही. आमच्या इथ हा. आता जी आमची रानात लाईटय ना. तीच आमची घरात लाईटय आता.
हाय का?
हा तीच घरातय.
हा मग आमची येथ नाही. आमच्यात आमच्या इथं घराचे वेगळी आणि ला मोटरीचे वेगळ्या अस त्यात या लाईटा.
ते गाव भागात असला ना तसं असते. जरा आमच शेत भागात येते ना.
हा मग ते कसं करत्यात. लाइटा बंद करून टाकत्यात सगळ्या वरल्या.
हा हा.
बंद केल्या न विहीर तर कशी हे करणार पाणी. आमच्या पण विहिर आहेत की मग.
होय लाईट. आता इथं पण आता उन्हाळ्यात लई प्रॉब्लेम आला मध्ये. लाईट एकदमच अचानक जायची. दिवस दिवस पर जायची. अजून पण तसं होते. रात्रीच जाते ते. लोड शुटिंग कपात करतात ना. लाईट कपात करतात. त्यामुळं.
म आमच्या इथं त पावसाळ्याला बोंब आहे. लाईट काय म्हणजे जरा पाऊस जोरात झाला की लाईट गेलीच.
गेली ती अ ती घालवत्यात ओ लाईट. कारण ते वार तेन सुटल्यावर व्यक्त हा.
पाऊस पडालता पूर आलता माहिताय. आई शपथ चार दिवस लाईट नव्हती. चार दिवस लाईट आली नव्हती
तिथं काही नदी आहे काय तुम्हाला जवळ.
अ नदी नाही. वडा आहे.
वडाय अमा
वडा हाय खरं नदी कुठल्या नदीचं पाणी आलं तर सांगा एक म्हणजे हळदीच्या नदीचं पाणी आलंत. मेन ज्यो ट्रान्सफॉर्म असतोय तोच बुडला होता पाण्यात.
पाण्यात हा -हा.
त्यामुळ लाईटा बंद केलत्या सगळ्या. फोनात बी चार्जिंग नाही. लाईटा बी नाहीता आणि ति काय सांगून जातय चार्जिंग करून ठेवावं आणि चार दिवस घालवावं म्हणायला.
नाहीच की.
अचानकच गेलेलीय. कोणाच्या असणाऱ्या ना ते तर किती उशर जाईल एक दिवस जाईल चार्जिंग. चार चार म्हणता पाच सहा दिवस लाईट नव्हती आवो
हा हा.
तोपर्यंत पाणी उतरल्यानंतर लाईट आली. घरात अस्स खुळ्यागतीन झालत म्हणतासा. अ वो ते पुराची लईट गेलती. लई खोळ्यावानो झालत. मला तर जीव नको झालता.
ते मोबाईल लागतोयच ओ जवळ.
मोबाईल नाही खरं घरात किमान लाईट तर असायला पाहिजे.
पाहिजे हा दिवसभर कस तर आपण करू शकतोय. रात्रीचं काय करायचं?
हा ला रात्रीच लाईट काय करायचं? आणि सहा वाजलं की अंधार एक पडायचा त्यात पाऊस एक धो धो आस हा वाटायचं की कुठं ग बाई आलो असं वाटायचं.
हा हा.
काय चालत नाही माणसाला सगळं पाहिजे.
हा सगळं पाहिजे लाईट पाहिजे कुठलाच ऋतू माणसाला सोसत नाही. जास्ती हम्म हम् सगळ लिमिट मध्ये पाहिजे.
थंडी किती होती मध्ये थंडी भरपूर होती या वर्षी तसाच उन्हाळा पण इतका कडक पडला आता पाऊस कसा होते हेचा काही नेम नाही आता. आता सुरुवात आहे.
नेम नाही. नाही पसून नाही म्हणतेय यंदा लईच.
पडला तर काय सांगताय ते पडला तर पडल पण पुर आल्यासारखं पडतय. पडला तर नाहीतर काय नाही म. हा.
दोन तीन वर्ष जेवढा खरा पाऊस पडल तेवढं येतोय का मग घरी घराकड पाणी येतय तुमच्या.
नाही नाही रस्ता बंद असतोय तिकड आमच्या शाळेला जायचा रस्ता मग त्या दिवशी तसंच झालतं की हा मी शाळेला गेलो आणि येताना पूर आलता रस्ता बंद होता. मग दुसऱ्या गावातन आसं फिरून यायला लागल.
अरे वा!
मी एक एक दिवस गेलो नाही शाळेला.
हम् मग आमचं पण तसच होतय, मधला रस्ताच बंद होतोय. आणि गेल्या वर्षी तर रस् हेनी गेले कामावर आणि रस्ताच बंद झाला. एक तर अलीकडलाच पहिल्यांदाच पूल बंद झालता आणि दुसरा एकुलता एक होता तो सुद्धा पाणी आलं आमचा नवरा त्यातन गाडी काढून बाबा म्हणलं आज आलायास तेवढच या पुढे येऊ नका तर एखादी लाट आली तर माणसाचा पाण्याबरोबर तोल राहत नाही हो
राहत नाही ती गाडी सकट ओढून येते ते आता मोठमोठ्या गाड्यात पिकअप ते कार गाडी ते तसल्या तस तसल्या ना ते पाणी ओढून घेऊन जात
जातय आणि मग आपली तर साधी टू व्हीलर टू व्हीलरला काय एक लाट गेली म्हणजे झालंच की
झालं.
मला घरात व्यवस्थेवर जीव नव्हता हो खरं असा हम् असं हे होत ना.
होय ते तर यायचं की माणूस घरात येऊ स त्तर जेव्हात जीव नसतोय चैन पडत नाही.
नव्हताच आव असं खुळ्यावा नि निघालत पूर्ण त्यात फोन एक बंद
हा.
काय असं सांगायजोगी नव्हतं बा त्या्या
आणि काय चाललंय ते काय समजत नाही ना.
हम्म आणि ते पण बाहेरून समजलं की त्या पुलावर पाणी आलं इथे ते फोन बद्दल असल्यामुळे माझा लावायला बी घरात कुणाकड नाही ना. गलीत असं कोण सांगितलं की तो पण पूल आज बंद झालया.
बंद झालंय हा हा
चला या क्या
मग तिथंच थांबल्या अस तर कंपनीत तर थांबल्या असे ना नाही तर तिथच कुठं तर बाहेर
होय नाही.
ते काय पाणी लय वेळ राहात नाही सोडा, एक चार, पाच तासात ते पाणी वसरते.
चहा करतो की बसा.
हो ना.
तुमच्या देळ हा मग तुमच्यात काय खदोड मी प रात्री भरले काहीत खाय असल पाण्या म्हणजे खजुर यय पाणी येत आमच्यात नाही चांगला आहे. हा बोला हम्म बोला कि मॅम काय नाही बघा आणि निवांत त हा लिमिट झालं बघा.